हाय, ट्रेन मध्ये तिथेच थांब कुठे असशील तिथं.
अगं मला घरात पूर्ण रेंज आहे वायफाय आहे ना कुठं पण बसलं तरी चालेल.
मला वाटतेय आपण विषय चांगला घेतलेला अध्यात्मावर माहिती देण्याचा
हॅलो, हां हां, हो हो, ये तोय आवाज आपण आध्यात्मिक विषयावर बोलत होतो.
हम्, आध्यात्मिक हां.
हा म्हणजे बाई तुमची आवड विचारले एक पाक, क कलेच झालं आपलं तर सणावाराच झालं तर हां एक, मेडिकेशन, मेडिकेशनच्या वर काहीतरी माहिती सांग, मेडिटेशन हां.
हां, हां मग मेडिटेशन विषयी माहिती सांगू काय?
हां मेडिटेशन म्हणजे कसं आता प्र हां हम्म.
का आपण आजारीच पडत नाही म्हणजे आजकाल आपण कसं बघतो का कॉमन आजार जे आहेत सांगितलं ना का थायरॉइड बी? पी, शुगर किंवा सांधे दुखी, गुडघे दुखी, तर प्रत्येक दहा लोकांन मध्ये एक तरी असतो बी पी, चा किंवा एक तरी असतो शुगरचा एकतरी थायरॉईड चा तर, ते असतात मग आणि मग त्याच्यानंतर मग औषधोपचार करा आयुर्वेदिक करा होमिओपॅथिक करा होमिओपॅथिक म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या औषध तर मगं हे सगळं नकोच, म्हणजे आजारीच पडायच नाही ह्याच्यासाठी मेडिटेशन हम्म तर ते करायचं? तेच्या नंतर हां आणि मग ते करण्या पाठीमागचा उद्देश हेचं, त्या स्वतः पण निरोगी राहायचं आणि पूर्ण कुटुंबाला पण निरोगी, करायचं तर त आपलं, अं कोणाचेच एक असतात का प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच कसं? म्हणजे आता सुद्धा आपल्या लेडीजच असतात. लग्न आलं का मुलं बाळ नवरा सासू सासरे संसार त्यांच्याशी, क्षणा त्यांची लग्न नातवंड हेच्यात आख्खं आयुष्य जात. पण एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ते मला वेळ नाय नाय नाय, मग प्रत्येक शक्यतो असतं मला मी केलं असतं पण मला वेळ नाही येतोय ना आवाज मला येतोय आवाज.
हॅलो
अगं येतोय मला आवाज. हॅलो, येतोय ना आवाज हां हां तर मग प्रत्येकाच असं असतं का मला मी केलं असतं पण मला वेळ नाही मी केलं असतं पण वेळ नाही.
हां.
तर असं नाही स्वतःसाठी कमीत कमीत दिवसाचा अर्ध तास तरी प्रत्येकानी स्वतःसाठी काढायलाच पाहिजे कारण आपल्याला जर जीवन जगायचं असेल आणि ते सुधा निरोगी राहायचं असेल तर स्वतः साठी
बरोबर आहे आपलं आपण काय करतो लेडीज आपल्या नवऱ्यासाठी वेळ जातो मुलांसाठी वेळ जातो कुटुंब स्वतः स्वतः साठी तो अर्धा तासाचा वेळ पण काढत नाही तर तो काढला पाहिजे हे गरजेचं आहे.
हम्म हां मग तेच्यासाठी मेडिटेशन म्हणजे फार उपयुक्त आहे. सगळ्यात म्हणजे हेच आहे का वेळ काढून वेळत वेळ काढून स्वतः साठी जर जगता राहायचं असेल किं आणि निरोगी राहायचं असे कारण आपल्याला कुटुंबासाठी म्हणजे आपल्याला पण झटायचं थोडस कार्य करायचं असतं तर त्याच्यासाठी स्वतः पहिलं फिट पाहिजे आपण स्वतः फिट असतो. तर आपण दुसऱ्याची काळजी घेऊ हा हा. मग ते आणि एखाद्या व्यक्तीचा समजा काही दुखतं असेल तर त्या व्यक्तीला कधी आपण विचार नाही मला पोटाचा त्रास आहे येतोय का आवाज? हॅलो आवाज नाही येत?
हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज बोल
हा हा तर मग प्रत्येकाचं कसं असतं म्हणजे काही एखादं दुखणं असेल तर तेच ते पकडून चालत. मला ना पोटाचा त्रास आहे हा हा मला ना पोटाचा त्रास आहे हा किंवा एखाद्या डोक मला ना डोक्याचा त्रास आहे तर सारखं सारखं तेच तेच तेच तेच करून जर एखाद्याला जरी नसेल ना हा हा हा म्हणून मग हे सगळं जर टाळायचं असेल. तर अगदी सकाळी उठल्या म्हणजे सकाळी अंतरणातून अगदी उठलं का स्वतः जाऊन आरश्या समोर बसायचं. जसं असलं तसं उठल्या उठल्या पहिलं काम बाकी कुठलंही काम न करता
हा
हा हा उठल्यानंतर कुठलंच न पहिला आरशासमोर बसायचं स्वतः स्वतःला आरशात बघायचं. आणि आरशात बघून बोलायचं मी हेल्दी आहे मी निरोगी आहे मी खुश आहे.
हम्म
हे सगळं जेवढं स्वतःबद्दल चांगलं मी सुंदर आहे हा. जेवढं काही मी तरुण आहे मी हॅप्पी आहे काय जे काय होतं माझा संसार सुखी आहे हे जेवढं बोलता येईल. तेवढं बोलायचं स्वतःबद्दल आरशात बघून. पाच मिनिटं तरी ती वेळ द्यायची आणि पाच मिनिटं हे सगळ पॉझि त स्वतःबद्दल बोलायचं, पण हे आणि उठल्या-उठल्या असं बघायचं आणि त्याच्यात हे बोलायच, माझे शारीरिक अवयव म्हणजे तंदुस्त आहेत आतले पण, म्हणजे शाररिक अवयव म्हणजे-म्हणजे आतडे असं ना?
म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या आरश्या समोर बसायचं आणि पाच मिनिटं हे बोलायचं का? मीच मला चांगलं वाटत आहे. मी मला काही होत नाही. मी आजारी नाही आहे.
नाही, तसं नाही बोलायचं, हा, नाही-हा नाही, मी-मी आजारी आहे. मी हेल्दी आहे, मी आनंदी आहे, म्हणजे मला काय होत नाही? नाही, असं नाही आहे-आहे, हा-हा, मग. हा आहे, ह्या बातात हा. मी म्हणजे हॅप्पी आहे, म्हणजे मी खुश मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, हा माझा संसार सुखी आहे, मी खूप तरुण आहे, मी खूप सुंदर आहे. मी खूप छान आहे, हे बोलायचं सगळं.
म्हणजे, थोडक्यात स्वतःची स्तुती करायची, जे काय असाल, ते सगळं आहे चांगलंच बोलायचं, पॉझिटिव्ह थिंकिंगं.
हा, आणि त्याच्यानंतर हे पण होत. माझे म्हणजे शरीरातले आतले अवयव पण म्हणजे फिट आहेत, बाहेरील पण अवयव फिट आहेत, हा-हा. हा, माझ्या डोळ्यांची दृष्टी चांगली आहे, माझे कान छान आहे, श्रवणशैली छान आहे, माझा मेंदू तल्लक आहे, हे सगळं झालं बोलून
हम्म.
का? मग डोळे मिटून बसायचे एखादं कुठतरी शांत ठिकाणी, मग ती आराम खुर्ची असेल किंवा काय, सोफा असेल, बेड जिथे पण आपल्याला कम्फर्टेबल वाटेल, तिथं बसायचं. आणि डोळे मिटायचे, आणि डोळे मिटून शातं शांतपणाने, पूर्ण कपाळापासून ते नखा पायाच्या नखापर्यंतच आपलं शरीर आपण न्याहाळायचं. डोळे मिटायचे, बंद करायचे आणि स्वतःच लक्ष केंद्रित करायचं, पहिलं कपाळाकडे करायचं. नंतर भोयांकडे, भोयांच्या मध्यभागी, नंतर नाकावर. आपले ओठ, हानीवाटी, गळा
म्हणजे, एक-एक वयव आपण खाली- खाली होतो.
हा-हा, हा-हा. प्रत्येक
म्हणजे, किती वेळ ते केंद्रित करायचं लक्ष? एक-एक मिनिटं का?
एक-एक, दोन-दोन मिनिटं, म्हणजे जेवढा वेळ देऊ
म्हणजे, समजा आपला कपाळ झाला, मग कपाळावर केंद्रित करून किती वेळ थांबायचं आपण?
तेच सांगते त्याला, असं काही लिमिट नाही. दोन मिनिटं असो, पाच मिनिटं, दहा मिनिटं त्याला जेवढा वेळ असेल, तेवढा. हा, त्याला काही लिमिट नाही. जेवढं करतो, जेवढा वेळ देता येईल तेवढं. आता तसं बघाय तर दहा-पंधरा मिनिटांमध्ये हे सगळं होतं. हे सगळं अगदी कपाळापासून पायाच्या नखापर्यंत जे आपण आपलं शांतपणाने आपलं स्वतःच शरीर न्याहाळायचं, फक्त. फक्त बघत राहायच म्हणजे त्याला थर्ड आय बोलतात, म्हणजे दिव्य दृष्टी. किंवा तिसरा डोळा हा, त्याच्यानी ते सगळं बघायचं.
म्हणजे, पहिले ऋषी मुनी जसे पोचायचे. अंतर्ज्ञानाने पोहचतो आपण त्या
तसं हा, आता स्वतःच्या शरीर हं, आणि त्या जे बघत असाल, त्याला पण स आता कपाळ, माझं कपाळ सुंदर आहे माझं, म्हणजे विचार करण्याची प्रवृती छान आहे. डोळ्यांकडे लक्ष दिलं, माझी दृष्टी जागृत आहे, म्हणजे डोळे छान आहेत माझं, तर नाकाची शक्ती छान आहे माझे श्रवणशक्ती कान चांगले आहेत. माझा गळा छान आहे. छाती छान आहे, माझे म्हणजे कंबर चांगली आहे पाय, गुडगे जे काय असेल. ते सगळ अस बघायच ते झाल का नंतर मग हे सगळ झाल्याच्या नंतर एक दोन ते तीन मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करायच, फक्त श्वास येतोय. जातोय, हा हा लयबंद वगैरे बाकी काय नाही फक्त तर तो येण जाण श्वास आपला येतोय जातोय श्वास म्हणजे मी श्वास घेते. श्वास बाहेर सोडते त्याच्याकड लक्ष केंद करायच आणि त्यावेेळेला एक पाच ते सहा श्वास असे घ्यायचे का समजा आपण एक श्वास घेतला का तो होल्ड करायचा राखून. म्हणजे काय बोलतात रोखून ठेवायचा.
रोखून ठेवू किती वेळ? श्वास रोखून किती वेळ ठेवायचा? मग हे किती वेळ ठेवू म्हणजे जस आपण ओंकार राच करतो त्या पद्धतीने आपली कप्यासिटी असल.
जेवढी कॅपॅसिटी आतिस. सेकंद म्हणजे एक मिनिट, दीड मिनिट, जास्तीत जास्त एक मिनिट पर्यंत चालतो तर जेवढी कप्यासिटी असेल तेवढा तो श्वास रोखून ठेवायचा आणि मग पुन्हा हळूहळू सोडायचा सोडल का पुन्हा होल्ड करायचा. जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढी. आणि पुन्हा तो होल्ड केला की पुन्हा तो श्वास घ्यायचा. पुन्हा होल्ड करायचा. तर तो होल्ड करतो ती जी प्रक्रिया आहे, समजा आपण आता श्वास घेतला. आणि होल्ड करतोय तीस सेकंद त्या वेळामध्य आपल्या आपली जी काही इच्छा असेल पॉझिटिव्ह ती बोलायची हां माझ हे काम झाल, जे पण काय कुठ पण आपली एक इच्छा असेल कठीणातली कठीण तर ते बोलायच पॉझिटिव्ह मध्ये ते पण. तो श्वास पुन्हा हां मग रिलीज करायच. पुन्हा मी खूप आनंदी आहे. पुन्हा श्वास घ्यायचा. परत तो होल्ड करायचा, मी खूप खुश आहे, पुन्हा तो अशा पद्धतीने ते पाच ते सात मिनिट करायच त्याला अनापाणा अस बोलतात. हे केल्याने म्हणजे आपली विचार करण्याची जी काय बोलतात पातळी उंचावते आपल्या शरीरात ॲटोमॅटिक आपली ऊर्जाशक्ती वाढते, थोडक्यात प्रतिकारशक्ती वाढत‌. ऊर्जा एक एनर्जीचा फ्लो वाढतो. आणि कितीही कठीण प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असला तरी त्याला सामोर
त्यांला आपण सामोर जायची ताकद येते आपल्याला पण हे सकाळी उठ उठल्यानंतर मला कळल की आरशासमोर बसायच जे पॉझिटिव्ह थिंक सगळ ते बोलायच.
हम्म
नंतर मग आपण केंद्रित करा प्रत्येक कपाळावर, नाका कावर वगैरे सगळ ते केंद्रित करून छातीपर्यंत यायच.
हा हा नाही पायाच्या अगदी नखापर्यंत, गुडघे म्हणजे आपल्या मांड्या.
हा म्हणजे पूर्ण पूर्ण नखापर्यंत आल्यानंतर मग ते आपण बोलायच का श्वास रोखून धरायचा.
ते सगळं झालं की नाही का मग, शांत पाहिजे ना आपल कस रिलॅक्स बोलतो ना आपण आता ते झाल का काय करायच शांत बसायचं डोळे मिटायचे आणि फक्त श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडाय एक शांत पाच ते सात मिनिटं ते करायचं तर त्या वेळामध्ये तो श्वास घेताना आणि सोडताना होल्ड करायचा त्याच्यामध्ये आपली
आपली इच्छा भाऊ.
इच्छा बोलायची असं म्हणजे ते आणि हे केल्याच्या नंतर आपल्या म्हणजे ॲटोमॅटिकली प्रतिकार शक्ती वाढते. ज्या वाढत कळत नकळत विचार करण्याची म्हणजे शक्ती वाढते. आणि किती मोठा प्रसंग आला तरी का काय मी ते आपल्याकडे ते एक दैविक ऊर्जा प्राप्त
ते एक एनर्जी येते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये मग हे किती वेळ. पर्यंत करायचं रोज
तर आपल्यावर आहे.
आणि सकाळी उठूनच पहाटेच गेलं पाहिजे का? संध्याकाळी वगैरे नाही का जमत टायमिंग असं.
म्हणजे पहाटेच कसं असतं ब्रम्हर्हूर्ताला कसं वातावरण छान असतं आपली एनर्जी स्वतःची एनर्जी अस कुठल्याही गोष्टीमध्ये काम करताना आपला स्वतःचा एनर्जीचा तो असतो तो सकाळीच असतो, नंतर मग दिवसभराच्या कामामध्ये आपण थक थकुन जातो तेवढं करता येत नाही जेवढं सकाळी होतं म्हणजे संध्याकाळी केलं तरी त्या पण बेटर व सकाळीच सकाळी केल्यानंतर स्वतःचीच एनर्जी आपली. छान असते निसर्गामध्ये पण ती म्हणजे श ती संचारत असते त्याच्या व आपल्याला तो फ्लो आपल्याकडे ऑटोमॅटिकली येतो.
ओके ओके, छान माहिती दिलीत आता मी उद्यापासूनही करायचा प्रयत्न करते. ओके
ठीक आहे. धन्यवाद कट करतू